आवाज हो ताई होत तुम्हाला येतय काय?
हा हा येऊन राहिला ना. बोला काय चालू आहे?
काय नाही आता हेच फोन लावणं चालू आहे.
अरे माझ्या इथ या. म्हणजे माझ्या इथे या बायांच्या याच्यात चांगला आठ, पंधरा दिवस झाले येऊन. माझ्याज ते आठ दिवस झाल्यावर हे कार्य आलं. जे आमचे इकडचे जे बी वेटाळ्यातले, आमचे आजूबाजूचे म्हणजे जवळच्या परिसरातले आहे की नाही. त्यांचे सगळे कम्प्लिट झाले.
हम्म. हम्म.
तुमच्या ह्याच्यावर मग काही कॉल लागून नाही राहिले कोणाकणाच्या याच्यावर.
हवा ते एक मिनिट चालू ठेवा सरा.
हा हा चालू ठेवा
तर मी पेनाचा हा नंबर मला ठेवू का?
तुमचा नंबर म्हंटलो वईवरर येऊन ठेवतो, अजून मग पुन्हा टाकावं लागते दोन तीन वेळेस.
हा.
हा हा.
एकी एकी ला पाच सहा कॉल लावलेत चालतात.
एक एक तसं काहीच नाही ते एका आज म आपण पाच वेळा कॉल. की नाही एक साथ गेले की नाही पाच कॉल तरी काहीच प्रॉब्लेम नाही. माझं दादा इतक्या उशिरा ओपन झालं हे.
हा.
हम्म. इतक्या उशीरा पर्यंत बाकीच्या बायांची झाली तीस तीस कॉल करून.
हा झाले मी तर काल राणी ताईसोबतच बोलली ते.
हम्म आखरी मीपण बोलली त्यांच्यासोबतच.
हम्म, मी तुला सहा लावले, तेले तेनी मला लावले पाच सात कॉल लावले. हम्म, लावलं आम्ही.
का ताई.
लागतात, आम्ही लावले. पण ते कसंय, समजा तुम्ही जर मले आजच पाच सात कॉल लावले की नाही ते लागतं नाही. आज लावां लागतात काही, उद्या लाव लागतात काही. आज चार पाच, उद्या तीन दोन ती अशी लावावी लागतात हा.
हो काय.
हम्म, तेव्हा ते लागतात नाही
अं माझ ओपन झालं की नाही अं
म
नाव काय म्हटलं ताई तुमचं?
अ गायत्री ढोकणे.
गायत्री ढुकणे.
तेच तो नंबर लिहून घेतला कागदावर.
हां हां.
म्हटलं पुन्हा एकदा कॉल म का तई म एकसईले रडीत येईले कॉल कळ. कॉल केला होता संध्याकाळी, साडेचारला.
अच्छा‌.
तर मग केव्हा बोलली त्यांच्यासोबत? तर मी एकसारखे म्हणजे कसं एक मी लावायचे, एक त्या लावायच्या. असं करत म्हणजे मी एका दीड तास लागला दोघींल्या बोल्याले. त्या दीड तासात मग आमची त्यांचे पाच झाले आणि माझे पाच कॉल झाले.
हो काय.
हम्म.
हो आम्ही चालते ना चालते.
हम्म. मी आता लावला की नई तुम्हाला तुम्ही नंतर मला लावशाल.
हां हां आम्ही तसंच केलं ना, त्या मले लावत होते रात्री. मग मी त्यांना लावत होती, हा. सहा सहा कॉल कम्प्लीट केले मग. मग त्या खूपपर्यंत बोलल्या, तरी त्या फराळाचं करायच्या राहिल्या होत्या मग. नाहीतर मी त्यांनाच एक कॉल लावून राहिली होती अजून मी म्हट नाही बाई करा लाई वाजले म्हणजे साडे अकरा वाजले होते.
बापरे.
आता ही सहज जाते ना ताई याच्यात टाईम? सहज वेळ जाते बघा आता. मग साठ सेकंड, सात मिनिटचा एक एक तास असतो. आपल्याकडे पाच कॉल करावे लागतात, दहा दहा मिनिट बोलावं लाग हम्म, दहा दहा मिनिट बोलतो ना म्हटलं ना तर मी बोलणार, नंतर तूबी बोलणार, सहज दीड तास लाग
हा आणि मले कसं आहे माझे तर लावूनच नाहीत ना म हे लहान मुलं आहे दीड वर्षाचं बा
हम्म हम्म हम्म.
काय इकडे हिंडते, तिकडे हिंडते त्याला झोप्यायचं टाइम जाते.
हम्म हम्म.
चार पाच दिवस, आठ दिवस झाले आता. चा म्हणजे चार पाच दिवस झाले, कॉल करून राहिले.
माझं तर आता दोनच दिवस झाले होते, ओपन झालं हे.
नाही हा मग मी एकसारखे कमी कमी कमी कमी करून राहिले.
हम्म हम्म. असं वाटतंय की हे पाहिजे एवढे मोठे कॉल करून आपण.
हा तेच, ना मग.
यांच काही सांगितलेने ना बघा, मागे एकदम सुरुवातीला ऍप ओपन केलं होतं कार्य अँप. तेव्हा सुरुवातीले केलेलं असणार ना तुम्ही?
नाही तेव्हा नव्हतं, केलं मी
म्हणजे सुरुवातीला एकदम मागच्या वर्षी ते क्वेश्चन आले होते, त्याचे दोन हजार रुपये
ते माझे, ते आता नाही माझ्या याच्यात क्वश्चन आलेच नव्हते ते. म्हणजे मी आहे ना ईश काहीतरी गावाला गेलेली होती.
हम्म हम्म..
हं.. तर मग ते कोचिंग आलंच नव्हतं, ते माझ्या हेच्यात.
नाही का, मग मी सुरुवातीला एकदम मागच्या वर्षी. याच वेळेची गोष्ट आहेेत आहे ना म्हटलं, मागच्या वर्षी याच्यामध्ये ऍप ओपन केलं ‌ अ त्याच्यामध्ये माहि का ते पूर्ण माहिती येते, म्हण झालं क्वेशन आले. तुचे क्वेशन सोडवायला माहिती का, ते पूर्ण आठ दिवस लागले.
हा हा..
हांव, हे तरी आपण हे कॉलजे आहेत ना, आताचा टास. वेगळं आहे सुरूवातीच टास्क, वेगळा होतं माहितेय काय. आठ दिवस कंटिन्यू लागले हा, मोबाईल तीन तीन चार तीन तास तर. कंटिन्यू एकसारख हातात घेऊन, बसायला लागत जाई.
हा..
कारण की ते, जे क्वेशन आले. त्याचे जे आन्सर द्यायचे होते की नाही ते, वॉईस रेकॉर्डिंग मध्ये होते. म्हणजे आपलाच आवाज पाहिजे होतं.
हा, अच्छा हा.
हा आणि ते टीक मार्क करायचे होते ते कमी आहे आले होते समजा. असे पूर्ण आठ दिवस लागले ताईला म्हटलं, तेच्यामध्ये आता हे कसं आहे. याच्यामध्ये यांनी तीस कॉल सांगितले, आपण एका व्यक्तीने जरी एका टाइमध्ये पाच. कॉल लावले तर लगेच पाच फोन होऊन जातात, ना म्हणजे हे दोन. तीन दिवसात होऊन जाते, आणि दिवसभरातून दोन तास म्हटल्यानंतर. तर काही एवढं, वाटत नाही ते.
हांव.
तो कंटिन्यू मोबाईल जवळच घेऊन बसायला लागतं जाई कधी त्याच्यात रेंज रा आहे कधी राहतही नि जच आहे.
हम्म..
काय झालं होतं तुमचं.
काही नाही माझ्या हेच्यात मागच्या वेळेस, कॉल ते म्हणजे आता हे जे आलं. फोन अ फ्रेंड त्याच्या अगोदर आहे ना, ते म्हणजे असे हे आले होते प्रश्न. मग मी पहिले प्रश्न सोडवले आणि, हे फोन फ्रेंडच जे आहे ते खूप वेळन आलं मग. आठ दिवसांनी आले त्याच्यानंतर.
हम्म हम्म.
म्हणून मगं, लेट झाला.
हा ओके.
हा.. दुसरं काही नाही. हम्. मग तुम्हाला परीशा आले होते की मागचे.
काय म्हंटला.
वगैरे आलं होतं मागचं.
पैसे काय.
पैसे आले होते ना, मागचे टास्क कंप्लीट झाल्यानंतर.
हाव काय?
जसं-जसं टाक्स कंप्लीट होय की नाही तशी-तशी पाचशे पाचशे रुपयेन आले ती.
हां हां.
अशे पूर्ण दोन हजार रुपये होते.
हा हा.
मंग ते दोन्ही हजार रुपये आले ते आठ दिवशाचा.
हाऊ नव.
पण प्रश्न खूप होते हो ताई ते.
हा प्रश्न खूप असतात.
खूप प्रश्न होते पूर्ण व्हॉईस रेकॉर्डिंग मध्ये होते दहा-दहा मिनिट त्यांले पाहिजे होते ते. आपलं वॉइस रेकॉर्डिंगचं.
हा माझ्या जेठणीचे इथेच आले होते माझ्या जेठणीचे इथेच आले होते त्याले तसच करा लागलं होत मग काही काही तर माहितय का त्यांनी आता आता आले होती की नाही आता तर पंधरा-वीस कशे आले होते रेकॉर्ड करायचे तर त्यांनी मलाच करायला लावले म कर म्हणत ते डोकं दुखते ना बाई एवढं करून सगळं
म आताच तर हे फोन लावायच बघ ना. आपल्या ओळख नाही काही नाही ग्रुपमधून नंबर काढून फोन लावावं लागतं.
हां.
आं आण कधी कोणा जवळ मुकु देयायचे कधी कोणा जवळ राहते. मग त्याचंही टेन्शन पडते, अन असं अन आपण कोण थोडीफारी जरी ओळख असली, तर आपण दोन गोष्टी शिल्लक बोलून विचारूही शकतो.
अरे याच्यावर कसं आहे माहितीय का, अजूनही एक काय म्हणजे हे बघ आता समजा, माझे कॉल जर आता तुमचे कॉल चालू हाय आता तुम्ही लेट झाल्या आता माझे कॉल झाले समजा मंग मी आता माझे कॉल होईपर्यंत कॉल करून राहिली आणि मग कोणी काय म्हणते बोलणं जेव्हा येते की नाही तर झा व्यक्ती आम्हाला कॉलच नाही लागत अर्थात लागते कॉल अर्थात लगते कॉल.
हां हां.
आता
म्हणजे त्यांचे कॉल झाल्यानंतरही त्यांले कॉल लागते काय?
कॉल झाल्यानंतरही लागते आता लावू राहिल्या ना म्हणजे त्या आमच्या इक आय घरच्या सनेगर नाही आहेत की नाय आमच्या गावातल्या तिकडच्या
हम्म हम्म हम्म.
तर त्या कॉल झाल्यावरही त्यांच्याशी आग लागते काहीतरी दिवस लागते त्याचा कालावधी आहे आणि मंग नाही लागत. पण बाया काय म्हणतात बस म्हणजे आज झाले आन दुसरे दिवस पासून आजपणच आजपासूनच लागत नी कॉल.
मग ताई साधा एकही कॉल लागला तरी किती मोठी हे होते मदत होत
हा मदत होते मग तेच म्हणून रायली. अन बाहेर जाय ब व आता काल आहे ना मले त्या आमच्या इकडच्या इंगडे आई आहेत त्याने नंबर दिला . जरील्यावर आहे का बायचा दानापुराचं?
हम्म हम्म.
अ मस्त कॉल घेयल लागला कॉलची पूर्णं रिंग गेली की आपला समजते ना तर म्हणतात की माझ्या याच्यात नेटवर्क प्रॉब्लेम आहे आणि कॉलच नाही लागून राहिला. मी म्हटलं म्हटलं. ठीक आहे म्हटलं राहुदे बायचं बोलणं जिवार येते तेच ना. असं नाही ना म्हणजे बाया कशी आहे मतलबी सारख्या करतात आता तुमचं काम आहे हा तुमचं काम आहे तो बोलतात. नाही तर मग बोलत नाही बोलत नाही आता मागच्या वेळेस मी माझे टास्क राणीताईच्या याच्यावर कम्प्लिट केले होते.
हा हा.
हा लगे राणिताईंच्या दिरांनी हाय कनई मी इथचीच आहे ना सौंदळ्याची.
चंदळेची हो का? मग माझा नंबर ताई ताईने दिला का तुम्हाला?
हा राणीताईने दिला होता. कालच मी दोन तीन नंबर मागितले त्यांना. म्हटलं तुमचे इथेे कोणाचे कॉल राहिले असतील, तर द्या म्हंटल. त्यांना म्हणत मामी मी तुम्हाला नंबर देतो. मामी आहे मी त्यांची, तर म्हणत थांबा मामी मला नंबर देतो तर, त्यांनी दोन तीन नंबर दिले मला.
अच्छा, हो काय?
त्या अर्पीचा दिला तुमच्या गावातल्या.
हम्म हम्म.
अ एक चितोडे म्हणूनच दिला.
हम् हम्.
हा. तुम्ही दोन आहे ना, दो-दोघीच्या याच्यावर आहे ना, दोन चितुळे आहे ना?
हा माझं सरनेम चितोडेच आहे, माझं सरनेम चितोडेच आहे ना.
होव काय?
हम्म.
तेच त्यांनीच दिला नंबर. त्यामुळे त्यांची बी आताच झालात म्हण ओपन. कॉल करा म्हणून त्यांना. म्हटलं बरं द्या म्हटलं नंबर मले. मी उद्या करीन म्हटलं त्यांना कॉल. आज काही करत नाही, कारण रात्री को कोणाच्या मोबाईलवर कोणाचे मोबाईल कसे असतात. सेपरेट सेपरेट नाहीत ना. कोणाची माणसं जवळ असतात. कोणाचे काही असतात म्हणून मग रात्री काही लावलेच नाही.
हा मोठा प्रॉब्लेम आहे याच्यातला. हा जो कार्या ॲपचा जो याच्यामध्ये स्पेशल बाहेर जर कमी आहेत. कोणाचे मुलांजवळ असतात, कोणाचे माणसांजवळ असतात.
हम्म हम्म.
मग आपल्याला कसं बोललं की, मग कोण हे काय काम आहे एवढं बोलेपर्यंत अँप. तिला देऊसे वाटते. बा ओळखीचे असल्या तर डायरेक्ट पाच कॉल केला जातं त्यांच्यासोबत. असं वाटतंय म्हणून असं वाटतं ओढ किचा नंबर असला की, आता मी किती वेळचे फोन लावत हाय ताईला म्हटलं तर बोलत आहे. एक दोन जणांनी तर कॉल उचललेच नाही. आणि एका जणीनी विचारलं तर काय म्हणते म्हणते रिकामा फोन नाहीये माझा.
घेवा पाबर. म्हणून मग मलेबाई त्या बा त्या बाईचा रागच झाला ना बा. मी म्हटलं सांगू बाया किती आहे? म्हटलं कार्या ॲपवरचं हा.
हा. ताईला म्हंटलं दहा मिनिट झाले मी
मला तुमचा नंबर सांगा ना मग.
आ? हा घ्या ना माझा नंबर एकोनव्वद
थांबा. हा एकोनव्वद, नव्याण्णव
आ?
नव्याण्णव
सदुसष्ट
हा. सदुसष्ट एकोणतीस, छत्तीस
हाव.
थांबा थांबा एक मिनटं.
हो. हा कॉल ठेवल्यानंतर लावसान तु. सांगू का पुन्हा एकदा?
पेन ही नाही चालून रायला थांबा. छत्तीस, हे बघ एको एकोनव्वद नव्व्यान्नव सदूसष्ट एकोणतीस छत्तीस हां, आ बरं ठीक हाय. हा लाव मी लावतो कॉल हां?
हा लावा ताई लाव, हा कार्या ॲपवरच लावा.
हां हां.